हॅलो, नमस्कार.
नमस्कार, आवाज यते का?
ह ययेत आवाज.
काय चालूय? हम् हॅलो हॅलो! आवाज येत नाही तुमचा.
पिक्चर
पिक्चर काय, सांगा बरं आमचे आज पेपर झाले म्हटलं चला पिक्चर तरी बघावं. हम्म हॅलो! तुमचा आवाज येत नाही. हॅलो! एक मिनिट जास्त
ये गजा हॉटस्पॉट सोड रे, गजा आता येतोय का आवाज?
हा आता यायलाय.
बर बर, तेच म्हणलं काय करू लागले काय नाही?
मी काय म्हणतो की आमचे पेपर झाले आज, तर एखादा पिक्चर वगैरे बघाव म्हणलं मी चांगला. किंवा वेब सिरीज.
हो का, कसा पिक्चर पिक्चर बी आता म्हणजे कोणता बघाव काय बघावं म्हणजे तुम्हाला असं भाषेमध्ये कोणत्या बघायचा आहे म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी?
मराठीच पाहिजेत किंवा ही हिंदी असला तरी चलते पण जरा ऍक्शन वगैरे पाहिजे. काय ना कायतरी.
म्हणजे पिक्चर बघायचा प्लान आहे, का सिरीज मध्ये सरीज मध्ये कसं थोडं मजा येते ना?
ही सिरीज असेल तरी चांगलं आहे, कारण आता मला सुट्ट्या आहेत महिन्याभर त्याच्यामुळे सिरीज ही कव्हर होऊ शकते.
हो का? आता सिरीज मध्ये कसं आहे मग टाई हा टाईम लागतो मात्र तेच
हा त्याच्यामुळेच तर तुम्हाला म्हणलं मी एक महिना सुट्ट्या आहेत मला.
हम्म हम्म हम्म, आता हेच्यात बी आता टाईप आहेत. ना आपल्या हेच्यात बी टाईप आहेत ना, आता आपल्या वयानुसार कशी बघायची काय?
हो तेच तर. तेच तर, की ऍक्शन वगैरे जर असेल किंवा चोरीची वगैरे असेल काय असेल तर मला आवडतात तशा टाईपचे, मी असं ऐकलं होत की कोणतरी म्हणे की अ बा हे मनी हाईस्ट वगैरे चांगली हे हाय ते हाय.
हो ना हो ना हो ना, ती सिरीज बी नंबर एक आहे सिरीज. त्याच्यामध्ये तुम्ही आता रेटिंग फिटिंग बघितली असेल ना, भारी आहे ना?
हो हो, तेच मी नवीन नवीन आहे सध्या त्याच्यामुळे मला तेवढं काही माहित नाय पण तरी म्हणतात की मनी हाईस्ट वगैरे गेम ऑफ थ्रोन अशा चांगल्याच सिरीज आहेत ब्रेकिंग बॅड.
नाही नाही आता गेम ऑफ थ्रोन्स आहे चांगली मात्र त्याच्यामध्ये कसं आहे, त्याच्यामध्ये अडल्ट‌ सिन खूप जास्त हायत.
हो का? मग तसं नाही पाहिजे आपल्याला, कारण आपल्याला फॅमिलीसोबत पाहायची ना.
आपल्याला असं बघायचं की बवा, म्हणजे ते कोण असं लहान लेकरानं बघितली न पाहिजे, म्हणजे मोठं असेल तरच ते पाह लागल ना त्याला.
म्हणजे अठरा वर्षाच्या वरची आहे का ती?
हम्म हम्म हम्म, अठरा वर्षाच्या वरची म्हणजे ती असं सोबत पहायची नाही, कोणाला म्हणजे असं मोठ्याला घेऊन सोबत कोणाला असं.
हा का? एकलं एकलं बघायची.
हा एकट्यानी बघायची, म्हणजे कसं थोडं आपल्याला हे होते ना, आपलं थोडं वेगळं वाटतंय ना माणसात.
हम्म बरोबर आहे, मग मनी हॅस्ट मस्त असेल ना ती, बघू शकतो का मी?
सिरीज मिरीच सेमच आहे बर का म्हणजे, दोन्ही बी सिरीज मध्ये अडल्ट सीन आहेत. हम्म, ते म्हणजे सिरीज ही गोष्ट म्हणजे, अशी एकटच बघाय सीरीज मधी कधी चांगलं नसतं तेवढं म्हणजे, थोडं अडल्ट सीन अस
हो का आणि ती हॉस्टेल बॉईज म्हणून काहीतरी होती ती कशी.
ती बी चांगलीच आहे हॉस्टेल बॉईज बिमतेफे त्याच्यामध्ये बी थोडं म्हणजे किसिंग सीन हे ते आहेत थोडेफार म्हणजे त्याच्यात तसेच तेवढं नाय ती म्हणजे मस्त आहे थोडी त्याच्यात ते नाही तेवढे अडसीन
होव का.
हम्म ती मस्त आहे चांगली आहे मग तिच्यात मज्जा म्हणजे अशी की बोवा आपण आता हॉस्टेलला राहतो ना हॉस्टेल लेक्चर थ्रू असल्यामुळे थोडी आपल्याला जास्त मजा येते ना तिच्यामध्ये बघायला हम त्याच्यातल्या आता त्याच्यातल्या काही गोष्टी आपण पण कर तणाव ताण त्याच्यामुळे थोड मस्त वाटते ना.
हा हो बरोबर किती दिवस लाग चल ती बघायला.
सिरीज तशी बघायला गेलं तर समजा त्याची तो तीन का काय सीझन असतील हा तीन सीझनचे दहा दहा एपिसोड म्हणलं तरी बी ते चाळी चाळीस पन्ना पननास मिनिटांचे राहतात.
हो का म्हणजे एका दिवसात आपण एक सीझन संपवू शकतो आरामशीर.
एका दिवसात आपण एक सीझन नाही संपवणार कस की तेवढा टाइम कोण दहा तास मोबाईल कोण पाहते का सिरीज कंटिन्यू पाहत नाही ना आपण.
हा हो बरोबर आहे म्हणजे दोन दिवस तरी लागतात पाच पाच घंटे तर बघू शकतो आरामशीर.
हा एक सीजन असं मस्त आरामशीर बघितलं तर जेवतानी असं थोडं टाईम घेत हे करत आपलं काम काम झाल्यावर तरी दोन दिवसात एक सीजन होते मस्त नायतर कंटिन्यू पाहिला तर मग एक सीजन एका दिवसात बी होते.
हा म्हणजे समजा एक आठवड्यात आरामशीर पाहान होते सगळे सीजन.
हम आता सिरीज कस आहे माणुसाला असं म्हणजे दमच निघत नाही कि बा समोर का व्हाले समोर का व्हाले आपण कंटिन्यु बघतोच ते.
हा हा हा म्हणजे माणसाला जेवायचं वगैरे भान राहत नाय.
हा म्हणजे कंटिन्यू बघतो आपण सारखंच बघत राहत होते कस ते एकूण एक एपिसोड बघायच वाटते माणसाला कंटिन्यु अस म्हणजे
म्हणजे त्याच्यामध्ये ते सस्पेन्स असेल की पुढं काय होते पुढं काय होते पुढं काय होते.
आता काय होईल शेवटलं काय होईल शेवटलं काय होईल कसं क ते लय मोठी भाग राहतात ना त्याची.
मग त्याच्यापेक्षा पिक्चरच बर आहे कि ओ तीन घंट्यात बाजूला होतोय माणूस.
हा पिच्चर चांगलं आहे ना, मग पिक्चर, पिक्चर आहे चांगला म सिरीज म्हणजे कसं थोडं. आ म्हणजे असं जास्त मोठी राहते म्हणजे त्याच्यात पूर्ण दाखवतात सगळं म्हणजे. हा कुठं काय पिक्चर मध्ये कसं अस डायरेक्ट गाडी येते. भुसकून जाती उडून मग ती मरतय मग दुसरंच येतय असं होतंय त्याच्यात थोडं
हा बरं बरं.
सिरीज मध्ये कस जरा डिटेल मध्ये राहते एक बो चोरी कराय समजा चोरीची सिरीज तर चोरी करायची म्हणाल्यावर एक न एक प्ट कसं व्हायलय मदात त्याचा माइंड काय चालू आहे त्याच्या माइंड मध्ये काय चालू राहतय. त्यावेला डिप्रेशन कसं होतय काय कसं करतात सगळं दाखवतात ना.
असंय का.
ताकून एखादी पिक्चर ची सिरीज बघतो म्हणजे पिक्चर बघतो बघा चोरीचा.
हम्म हम्म.
तर त्याच्यामध्ये काय होते त्याच्यामध्ये डायरेक्ट जातात ते क्रिश. क्रिश पिक्चर हे वाटतं ते चोरीचा काय हिरा चोरतय वाटते कायतरी ना.
हा हो हो.
तर त्या पिक्चर मध्ये काय डायरेक्ट त्या याच्यामध्ये ते जाते कसं आहे हे दाखवलंय. शॉर्ट मध्ये दाखवले ना आता तस तस तर होऊ शके पॉसिबल नसते ना ते. तस तर कोणाला जाऊ देत नाही तर मण कचरा टाका गेलं ब. कचरा आणा गेलं त्या गटारातून मधात गेलं, त्या याच्यातून निघालं त्या ते मधात. जाऊन पहा ते पांढरं कसं लावलं तोंडालं ते तर दाखवलं नाही त्यां हेन.
हा बरोबर आहे ते पिक्चर तसच राहते शॉर्ट मध्ये कायतरी तयार करतात ते.
हा असं पूर्ण दाखवत नाहीत ना की हे कसं केलं काय केलं.
हम्म हम्म हम्म.
आता समजा मनि हिष्ट एक सिरीज आहे ना ती त्याच्यामध्ये असं एक ना एक प्लॅनिंग झिरो झिरो न झिरो प्लॅनिंग दाखवलेली आहे की कसं काय करणार कुठ काय करायचंय अस एक न एक शब्द न शब्द शब्द की बॉ चोरी कराव तर कशी कराव ते बी दागवलय त्याच्यात.
बापरे पण त्या तशीच सिरीज पाहिल्यावर आपण काही म्हणजे दुसऱ्या मार्गावर लागू नये मला असं वाटायल.
नाही दुसऱ्या मार्गावर लागत नाही तच्यात एंटरटेनमेंटसाठी हाय ते रिअल स्टोरी हे नव ती रिअल स्टोरीवर अशी आधारित ते ना म्हणजे थोडं तर एक एक्स्ट्रा दाखवतात ते मात्र रिअल असं झालेलं आहे म्हणा स्पेन मध्ये चोरी काहीतरी झालेली होती म्हना तवा पहिले अगोदर
हा हो का.
असं ऐकण्यात आले मला असं वाट ट येत काय माहीत नाही तेवढं परफेक्ट मात्र रिअल स्टोरी झालती म्हणतात बॉ.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
ते आहे की पण मला तर असं वाटतंय की ते मग ते अव्हेंजर काय आहे अव्हेंजर पिक्चर आहे की सिरीजच आहे.
नाही ते पिक्चरच आहेत तेच्यामध्ये अवेंचर्स मधी ही नाहीत ते अव्हेंनचर म्हणजे काही असं हे नाही ते अव्हेंचर एक स्टुडिओ आहे मोठा.
हम्म हम्म.
त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट आता पिक्चर बी आहेत. सिरीज बी आहे त्याच्यामध्ये आता समजा सिरीज बघायची म्हणलं तर आता त्याच्यामध्यी काय एक लोककी किरदार आहे तर लोकीचे सिरीज आहेत दोन त्याचे दोन सीझन आहेत लोकीची सिरीजची. हा हा हा त्याच्यात तसच आहे ते.
हम्म आणि ते मग ते हे का असते ॲनिमी वगैरे?
ते निमित्त कार्टून राहते ते तर लय आता सध्या चालू आहे त्यांचं ते काय ॲनिमी बघतात बॉ पोर लय. आता आपल्या आपल्यासारख्या जुन्या माणसाल काय बघा वाटत नाही न ती हम्म. लहान लहान नाही म्हणजे तरी बी सध्या आता ते जे आठवी नववीचे राहतात का ते थोडे मोठे नववी दहावी त्यांना ते लहानपणापासून तेच पाहायचे सवय मग ते पाहतात ते त्याला अशी हॅबिट म्हणजे पिक्चर पाहण्याची नस तिने ॲनिमीच पाहण्याची अस
पण ते मी अस बघितलं की ज ला ॲनिमी आवडतेय तो ॲनिमी सोडून दुसरं काय बोलतच नाही त्याच्याबद्दलच हो. ॲनिमी अस ॲनिमी तस.
हा ते त्यांचं ते येडे अलगच दुनिया राहते त्या ॲनिमीची ते काय च राहते न काय नाही त्याच त्याला माहित.
हो ते पाहून पाहून ते तर मला असं वाटतं ब्रेन वॉश झाला असंल.
हो ना हो ना आपणच काय तेवढं बघतच नाही ते ॲनिमी कसं काय आपल्याला ते बघूच वाटत नाही ते कार्टून काय बघता.
हा बरोबर आहे पिक्चर वगैरे अस तर सिरीज वेबसिरीज हे चांगलं आहे.
आपल्याला असं रिअल स्टोरीवर पिक्चर बघणं बुवा त्यानं केलं आहे तर कसं केल इतकं अवघड जेलमधून ते जेलमधून कसं बाहेर निघला असल जेलमधी इतक्या जेलमधून कसा बाहेर निघला. ते क कसं दाखवलं कसं त्यांन ताला खोलला हे असं आपल्याला पहा वाटतंय.
ते सगळं बरोबर आहे ते म्हणजे आता बाहेरच्या देशातले कसे एवढाले मोठमोठाले पिक्चर बनतात मग आप आपल्या इथले तसे पिक्चर कम नाही बजू शकत एवढे मोठमोठाने
त्यांचा खर्च बी जास्त ना हो त्यांचा खर्च कमी आहे का त्यांचे पैसे वसूल का होतात की ते तिथे जे पिक्चर चालतो तिथ ते पूर्ण म्हणजे ते बाहेर देशशी बी पाहतात आपल्याले तर पिक्चर चालतो ते हिंदी म चालतो आणि पुन्हा ते हटी नाही होत जास्त कारण की त्याच्यात त्याला ते आवडत नाहीत ना त्या त्यांच्या अलग माइंडसेट असेल ना ते
हो हो
म्हणजे आपलं आपलं जे भारत आहे इथं धार्मिक दृष्ट्या ज जे राहतात ते हिट होतात फक्त
हो पण मला तर वाटते आता जरासं ते टॉलिवूड जो आहे ते आंध्रातलं तेच चांगले पिक्चर काढा बॉलिवूड पेक्षा
हा ते त्यांचे पिक्चर हा त्यांचे पिक्चर खूप भारी येतात त्याच्या ह्याला पाहिलं तर
तेच तर जसे की केजीएफ पुष्पा बाहुबली आर आर आर
होन ना
मस्त पिक्चर काढतात त्या ना त्याच्यात कसं हो हो ठीक आहे